हॅलो. हॅलो येते का ओ आवाज.
हॅलो.
हॅलो हा.
हा येतोय आवाज येतोय हा येतोय.
हा हा हा जेवला काय.
हम्म. हो हो.
न्हव जेवला काय म्हणलं हा हा.
हो हो.
हम् कुटुंबाबद्दल बोलूया.
हा बोलूयात की हा मग. बोला की.
कुटुंब म्हणजे अ फक्त एकत्र राहणारी माणसं नाहीयेत. तर प्रेम, आधार आणि संस्कारांचं नाव म्हणजे कुटुंब असतं.
होय होय. पण आता कस या अध म्हणजे आताच्या ह्याच्यात हा बोला. आताच्या ह्याज्यात कस कुटुंब कुटुंब व्यवस्था म्हणजे जरा अगोदर कशी एकत्र वगैरे सगळी राहत होती. आता एवढं जास्त करून म्हणजे छो म्हणजे मोठं कुटुंब आता शक्यतो बघायला मिळत नाहीच. सगळी
हो. त्यात पण प्रकार झालेत ना आता प्रकार झाले
होय होय. तेच की
एकत्र कुटुंब म्हणजे पहिले आजी, आजोबा, काकू, काका आई, वडील, मुलं एकत्र राहत होती. हम्म.
त्यामुळ आता म्हणजे कुटुंब व्यवस्था कुठ तर म्हणजे असं ज्या कमी प्रमाणात म्हणजे मोठी कुटुंब व्यवस्था कमी प्रमाणात दिसाय आता
विभक्त कुटुंब पद्धती झालीय आता.
होय होय. तेच की म होय. मग तुमच्या कुटुंबामध्ये किती आहेत सदस्य? तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत म्हणलं?
इथ आपल्याला फक्त असं प इंडिव्हीज्युअल बोलायचाय हाय. कुटुंबसह पद्धतीबद्दल.
होय काय? हा हा हा हा.
हम्म. तर त्याच्यामध्ये कसं एकलपालक कुटुंब असतं म्हणजे आई, वडील आणि एकटेच मुलं सांभाळतात.
होय होय.
आजकाल बहुतेक म्हणजे असंच झालेलं आहे ना.
होय. तेचं की म्हणजे जास् च आजी, आजोबा सगळी म्हणजे सगळी जास्त करून नाहीचं आहेत घरात.
आणि मुलांना त्याच प्रेम वगैरे पण मिळतं नाही म्हणजे मुलं पण अ कुटुंब न भेटल्यामूळे मुलं मोबाईलकडे आकर्षित होतात.
होय होय. वेळ म्हणजे वेळ घरी कोण नसल्यामुळे काय मग? अगोदर कसं मैदाना वगैरे मुलं, आजी, आजोबा गोष्टी वगैरे सांगत असायचित ना कोण एवढं म्हणजे जास नाहीचं घरी.
हम्म हम्म.
हा हा.
प्रेम, आदर कमी झाला मोठ्यांबद्दल.
होय.
लहानांना मोठ्यांना आणि मोठ्याने लहानांना समजून घेणं ही पद्धत म्हणजे आता राहिलीचं नाही.
होय आणि म्हणजे आजी, आजोबा जे प्रेम असत ते म्हणजे आताच्या या पिढीला माहितीच नाही आहे थोडं फार.
कुठं जास्त करून म्हणजे खेड्यात वगैरे अशी खेडो पाडी शक्यतो होतो जास्त म्हणजे कुटुंब व्यवस्था जरा बऱ्यापैकी आहे.
हम्म हम्म. आणि संवाद म्हणजे त्यांच बोलण पण कमी प्रमाणात होत. ते पण झालं तर दिवसातू दहा मिनिटं, पाच मिनिट असं नातं घट्ट राहण्यासाठी. हे असं संवाद कमी पडतोयं.
हम्म हो.
हम्म आणि आपल्याला घर कामामध्ये प्रत्येक काम स्वतः मलाच करावे लागतात एकत्र कुटुंब असले की म्हणजे प्रत्येकण वाटून घ्यायची काम
होय वाटून घ्यायचा आणि तो आनंद म्हणजे एक एकत्र मिळून केलेला आनंद तो वेगळा असतोयं आणि? आता म्हणजे आत्ताच्या या पिढीला म्हणजे तो आनंद नाहीच आहे मिळतचं नाहीये.
हम्म, हम्म, हम्म
हां हां.
म्हटलं तर मुलांना आपल्या आजी-आजोबा शुभम करोती म्हणा किंवा गप्पा, गोष्टी सांगण रामायणातील, महाभारतातील गोष्टी सांगणं
हो इतिहास म्हणजे अगोदर घडून गेलेल्या गोष्टी सगळ्या मुलांना समजत होते ना आता काय आई-वडील आणि मुलगा म्हणजे जास्त करून असंच सगळीकडे दिसायला दिसतंय.
आणि वेळ पण राहिलेला नाहीये मोबाईलच्या याच्यामुळे सगळ्यांना जितकं पाहिजे संवादचं मिटलेला आहे.
होय होय मोबाईल टी व्ही यामुळेचं सगळं म्हणजे जास्त करुन आता
चला पहील्या कुटुंबामधी कस एकत्र बसून जेवण वगैरे असं व्हायचे.
व्हय. त्यामुळे दिवसभराची सगळ्या म्हणजे काय ह म्हणजे सामजिजुस हां आणि दिवसभर काय एखादी घटना घडली असली तरीपण ते जेवता जेवता सहज त्या सगळ्यांना सम म्हणजे समजवत त्या. त्यावर काहीतर प्रॉब्लेम कुणाचा असल तर तो पण म्हणजे 'सॉल्व्ह होत होता ना, पण आता कोण मोबाईल मध्ये असल्यामुळे म्हणजे जास्त करून शक्यतो बोलणं कमी आलय.
हम्म. कुटुंबाची ताकदच म्हणजे मग पाठीशी उभा राहायचं वाटायची ती शिस्त राहायची मुलांना. म्हणजे कोणी माणूसकीने पहिल्यांदाच घरात शिकतोय ते बोलणं ते सगळं व्यवस्थित राहायचं.
ह ह ह.
ओळख कोण आहे, ह्याच्यावरून त्या कुटुंबावरून कळायचं.
होय, आणि एक म्हणजे आजी आजोबा वगैरे, असे घ- घरी असणं म्हणजे
आता हे चांगलं कुटुंब होण्यासाठी आता हे त्यामध्ये अ खूप काहीतरी करू शकतो, म्हणजे डेव्हलप झालं पाहिजे असं वाटतय.
होय.
म्हणजे आपण जर छोटे छोटे नियम पा- पाळले तर त्याच्यातून पण कुटुंब पद्धती परत जी -जिवंत राहू शकते.
होय होय, राहू शकते पण आता कसं सगळ्यांना धावपळीच जीवन झालंय. म्हणजे कोणालाच कोणासाठी वेळ नाही अशा पद्धतीच झालंय.
म्हणजे वेळ सगळ्याकडे असतो पर, कसयं वेळ मोबाईल मध्ये जातो आपल्या.
जातो होय, आणि सगळं म्हणजे बाहेर म्हणजे जास्त करून त्यामध्येच वेळ जातोय. ह ह ह.
म्हणजे पहिले म्हणायचे ना, कुटुंबा म्हणजे छोटसं जग आहे जिथं भांडण असतात. पण मायापण असते.
होय होय.
एकत्र कुटुंब अनेक हात असत. एकच म्हन...
होय. आणि सगळं वाट वाटून वगैरे खाण्याची सवय. एकत्र कुटुंबात जास्त प्रमाणात असते. सग मुलाच्यासे संस्कार होतात ना.
हो ओ. चुका झाल्या ओरढन्या ओरढन्या पेक्षा समजून सांभे होते.
आणि चुका झाल्यानंतरच म्हणजे त्यातून वेगळा अनुभव येतोय असं.
हम्म हम्म!
ह हं हा.
म्हणजे खूप छान आहे पहिली कुटुंब पद्धती खूप छानरीती होती. पण, आता जस जस हे वाट चाल आहे. स्मार्टफोनचा जमा किंवा, हा म्हणा तुम्ही यायचंं म्हणा. त्याच्यामुळ, ते कुटुंबपद्धती ते सर् परिणाम होऊ लागतय त्याचा.
होय आणि म्हणजे ते आता काही प्रमाणात लोपच पावत चालली आहे.
हम्म.
हम ह. बर बर.
अ त्यां व कुटुंबाच्या याच्यानुसार खूप गोष्टी बद्दल चाललेल्या आहेत कुटुंबामध्ये
होय पण आता कसं आता लोकांना अजून माहिती द्या. आता म्हणजे परत आणि सांगण्याची वेळ आली आहे लोकांना कि म्हणजे परत ते त्या संदर्भात माहिती देण्याची वेळ आल्या.
हो हो हो तेच ए आय वरून तेच होतय ना म्हणजे लोकांना समजून सांगितलं जातं.
होय. तेच ना-
समा आणि आत्ताच्या कुटुंब पद्धतीमध्ये कसं, सग जबाबदार झाल्या सगळ्यांनी काम वाटून घेणं, हे करणं. पहिले म्हणजे जी हे राहायची. ते म घरातली करते स्त्री राहायची तिला सर्व काम करावी लागय. वाटून घेतली जात. वाढता कस पन्नास पन्नास टक्क्या म वाटून घेतली. का?
होय आणि प्रत्येकाला प्रत्येकान प्रत्येकान आपापलं काम करायचं असं पण आहे ना.
हो आणि आता पण कसं? मोकळे पण आलाय एकदम मर्यादित पणा म्हणजे कमी झालाय थोडासा त्यांचे मत विचार घेतली जातात त्यांना शिस्तस्कार कोण असतात. परंतु ते ज ज्याजो सांगायचे त्याच्यापेक्षा थोडंस कमी प्रमाण म्हणजे आपलं थोडस ते कस जुन्या गोष्टी सांगायचे. भारत रामायण वगैरे त्या त्या गोष्टी त्यां काळायच्या
होय होय तेच की त्यामुळे त्यातून पण वेगळं मुलांना म्हणजे लहान असताना त्यांच्या मनावर सगळ्या गोष्टी परिणाम होत्या ना.
हम्म अध्यात्म त्यांच्या वती हे त
होय आणि म्हणजे बऱ्याचशा महाभारतामुळे आता ते माहत नसल्यामुळे मुलांना प्रॉब्लेम यायला लागलाय. कोण म्हणजे स काहीच गोष्टी समजत नाहीत ना.
हम्म आणि पहिले कसं असाय म्हणजे जे मोठे लोक सांणार तोच आणंतीम शब्द असायचा. परंतु आताच्या पद्धतीमध्ये तस नाही चर्चा करून सगळ्यांनी चर्चा करून जो निर्णय घेतला जातो तो तो निर्णय अंतिम असतो.
होय आणि त्या व्यक्तीचा पण म्हणजे त्या व्यक्तीच्या पण मनाच म्हणजे मताचा विचार केला जातोय ना आता आता एक अगदर कसं एक घरातली एक मोठी व्यक्ती त्यांनी जो निर्णय दिला आहे त्यावरच ठाम सगळ्यांनी असं होतं. पण आता तस नाही आहे मग कुटुंब
ते म्हणजे गली
हो हो पूर्णच बदलल्या.
मुलगाच नवररी नाही करणार मुलगा मुलगी दोघेही करू शकतात.
होय असं काय नाही आता कुटुंबामध्ये मुलगा-मुलगी समान. हा हा हा तेच की, त्यामुळे मुलगा, मुलगी असं काही भेदमान म्हणजे ही एक पद्धत आताची, म्हणजे चांगली झाल्या.
हम.
अगोदरची लोकं कसं, म्हणजे जास्त करून मुलींना जास्त शिकवत नव्हतीत पण आता जास्त, अ सगळ्या क्षेत्रात मुलींना प्राधान्य आहे.
हो बरोबर आहे.
तेच की त्यामुळे मुली म्हणजे मुलगी, मुलगीच झाली म्हणून पण हा एक म्हणजे एक वेगळाच
आनंदय, हा आनंदय अभिमान आहे मुलगी म्हणजे अभिमान आहे.
हा, तेच की. मुलगी म्हणजे घरा
आणि आर्थिक स्वातंत्र्य पं भरपूर वा वा.
होय होय आणि म्हणजे आता आपण पहिल्यासारखं काय वाटत नाही एवढं. मुलीमु म्हणजे मुली जास्त प्राधान्य आहे त्यामु प्रत्येक क्षेत्रात असल्यामुळे मुलगी म्हणजे झाली असं पणजे असं कोण अकवर्ड पण अस म्हणजे जास्त असं कोण वाटून घेत नाही.
हो बरोबर हाय ना.
हा हा हा. बरं.
पहिले कसे घरामध्ये वीस वीस, पंचवीस पंचवीस, लोक राहायचे आता फक्त चारच लोक, तीन-चार लोक. पसारा. त्याच्यानंतर आता तर बदल चाललंय. दोन आणि एक.
हम्म.
एकच, आता आता सगळ्यांना नंतर नंतर, अ आता दोन-दोन तर हाईत. तर, अजून काय काय, कुठं व्यवस्थित होतंय काय.
हम्.
बर बर.
पहिले म्हणजे कसं विचारलं जायचं एकमेकांची चौकशी केली जायची, आता पण तेवढी होती पण, म्हणजे तेवढ म्हण